आ
आवाज येतोय का?
हो यायला लागलाय.
हा काय फोनलाच हो फोनला प्रॉब्लेम यायला लागलाय वाटतं.
अम्म -
मं काल आपलं बोलणं पण अर्धच राहिलं की बाळांच्या संदर्भातली माहिती सांगणार होतात नं हूं हूं
काय चाललंय आणि
काय नाय जेवण बनू बनवून झाले अजून जेवायचय.
ह ह ह ह बर हो आवरलं की
हं हं हं
हम्
काय म अजून बाळांची माहिती काय सांगणार आहात.
हम्म काय नाय ते काल जरा गडबड असल्यामुळे अर्ध राहिलं बोलण
हो हो.
नाही किती आयुष्यातला महत्त्वपूर्ण भाग आहे ना तो
हूं हूं
हम् एवढी जागरूकता पूर्वी नव्हती पण आता मोबाईल मुळ याच्यामुळे सगळी जागरूकता आली ना सगळ्यांना
हो हो हो बरोबर आहे.
हम्म मग सगळेजण घेतात पण काळजी
हम्म
पण माहितीही पाहिजेचं ह्या सगळ्या गोष्टींची
होय होय बरोबर.
आता अलीकडच्या भा काळात अ काजळ घालून नका कानात तेल घालू नका
हो पूर्वी असं
किंवा पूर्वी असायचं पण पूर्वीच्या ह्याच्यात शुद्धता होती आताच्या काजळामध्ये कुठलं तर अ हा ते ते जास्त झालं तर डोळ्यांना त्रास व्हायला चालू होतो. किंवा तेलांना तेलांमुळ हे व्हायला चालवतं पण अजूनही जर श्वासांचे त्रास असले तर शुद्ध गायचं तूप हे अगदी ना कला असं पुसायचं साधारण त काय नाकात थेंब नाही सोडायचे.
हा हा हा हा.
बोट घेऊन आपण असं पुसतो साध विक्स कस लावतो तशा पद्धतीन ते करायच तेवढ्यावर ते सॉफ्ट होतं आणि देशी गाईच्या तुपामध्ये कुणाला मं म्हणजे माहित असेल एखाद्या माहित नाही अस कमी म्हणू शकत नाही पण देशी गाईच्या तुपामध्ये जर ते तूप जर सोडलं तर सूर्यकिरर् मेंदूच्या भागात जिथं पोहोचू शकत नाही
हम्म हम्म.
अशा भागांमध्ये ते तूप तूप जाऊन काम करत.
हो ना.
हम्म इतकं त्याच देशी गाईच्या तुपाचं महत्व ते जेवढं जुनं होईल तेवढं पण ते चांगलं पण पाहिजे सगळं हम्म. हल्ली दुधमध्ये भेसळ ह्याच्यात भेस मग त्यामध्ये ती शुद्धता कमी मग डॉक्टर म्हणतात नका करू असं होतय ना ते.
हम् काही काही बाया म्हणतात दूध देऊ नका म्हणून कसं काय होते.
दुधामुळ काय होतं त्यांची भुकेची जी ही आहे की नाही म्हणजे पिलं की झालं.
हा भूक भागली जाते ना मग.
हा मग ते पटकन होतय सगळं.
हा हा.
मग जेव्हा घास चावा ते हे करा ह्या कृती कमी व्हाय लागतात त्यांच्या ते मेंदूवर त्याचा परिणाम असा आहे की मूकसंदेश मग ते नको की संदेश तिथपर्यंत ते जातच नाही असं पण होतं ते. दुधांचे तशे परिणाम खूप आहेत पण ह त्या ठराविक वया दुधाचा वाईट म्हणजे अतिरेत वाईटच की सगळ्याचा हा. त्याला ज त्याची काय त्याची वेळ आहे त्या त्यावेेळेला दूध देऊन एरवीचं त्याचं जेवण दुधावर नाही भागवायला पाहिजे.
हा हा हा.
हा म्हणजे एक मिल तुम्ही दुधाच कधी सहा महिन्यापर्यंत त्या गोष्टी ठीक कारण दूधच असत त्यांना
हा हा हा. बरोबर.
मग आया पण कंटाळ करतात मग दूध द्यायचं दुधाचं प्रमाण वाढतं शरीरातलं दुध ते अशुद्ध
हम्म हम्म.
किती भेसळीच चाललंय तर तो अशुद्धपणा त्या दुधात त्याच्यान तब्येतीवर परिणाम कोलेस्ट्रॉलच हे वाढतं हल्लीच्या अ गायींना संपरे काय ते ह्याची इंजेक्शन दिली दुध वाढीची
ते ना हा.
हा त्याचा त्याचा परिणाम मुलांच्या शरीराच्या वाढीवर होतं त्यांच्यात पण ती पोचतं ना सगळं. मग त्याच्यामुळ हल्ली पाच पाच वर्षाच्या सहा सहा वर्षाच्या अ सात सात म्हणजे दहा वर्षाच्या आतच पिरियडस यायला लागले पाचवी पाच वर्ष नाही पाचवी पर्यंत म्हणायचं होत मला पाचवी पर्यंतच्या मुलींना
पाळी यायला लागले.
हा असं व्हायला लागलेय हम्म. त्या त्याच्यानंतर ते सगळं हे टीव्ही बघणं त्याच्यावरची ते दृश्य ह्यानं पण उत्तेजना वाढ मुलांची वाढते.
हम्म हम्म हम्म.
ह्यामुळे हा पण परिणाम होतो या सगळ्या गोष्टींवर कमी वयांमध्ये म्हणजे दुधापासून सुद्धा किती पुढं पुढ पुढं वि विचार करत गेले की या गोष्टीचा परिणाम होतो ना. मुलांच्या वरून ह्याच्यावर हम्म विचार करत नाही माणूस म्हणजे आयांचं काय दिलं दूध की झालं एक भूक भागली. आहेच जागरूक नाही असं नाही पण बऱ्यापैकी मग ते असं होत जात आणि मग त्याचा परिणाम दुष्परिणाम होतो दुधाचा.
हा हा हा
हम्म आणि हल्लीच्या अशुद्ध ते मूळ तर जास्त होतो त्यामुळ को बाबा देशी गायचं दूध आता आज आहे जागरूक झालेत माणसं देशी गायचं द दूध आणून देतात मुलांना वगैरे. असं पण होते हम्म
हम्म आणि आहारामध्ये काय घ्यायला पाहिजे दुधाच्या व्यतिरिक्त.
दुधाच्या व्यतिरिक्त कॅल्शियमच पहिलं एक वर्षापर्यंत नाचणी चांगली अगदी. नाचणी धुऊून त्याला मोड आणून अं त्याच ते पिठीठी करून ठेवणं.
म्हणजे मोडा आल्यानंतर त्याचं पीठ करायचं का.
हा मोड आल्यानंतर ते सुकवायचे एका दिवसातच म्हणजे आज भिजत घातली. त्याला मोड येतात त्याच गुणवत्ता वाढली जाते मग ते उघडून पसरायचं पूर्ण वाळवायचं आणि त्याचं पीठ करून आणायचं.
मग दुकानात जे म्हहत तेच आहे का नाचणी सत्व म्हणतात ते.
हो मिळत पण मग ते पुन्हा आलं का शुद्धतेचा परिणाम हा भेसळ. त्यापेक्षा घ घरात केलेलं काय वाईट आहे किती वेळ लागतोय त्याला थोडेसे कष्ट असतात. पण ते अ पुढ पिठाच त्याच खीर करायला येते हा पीठ शिजून गोड तिखट अस सरसरीत खीर आधी जोपर्यंत अ पितात तोपर्यंत लापशी प्रमाणात पितात. तोर्यंत पातळ करायची जरा मोठ झाल की मो
हम्म थोडं घट्ट घट्ट आणत राहायचं.
हा म्हणजे आता आपल्या वयाला काय तर आपल्या वयाला पीठ दळून आणायचं सरल नाचणीचं. या वयाला मोठ्या वयाला आणि हा लि ते न्यूडल न्यूडल न्यूडल सारखी मुलं करतात
हा
मग पीठ जळून आणलं की ते पाण्यात हे घ्यायचं तूप टाकून आमच्यावरर तू पाण्यात टाकून एक कपाला एक घालून ते अं त्याच हा आणि त्या शिजून घ्यायचं ते मळायचं आणि आपल्या ह्या
शेवच्या शेवच्या सशा मु
अ शेवीच्या साच्यामध्ये त्यातन त्या ह्या काढायच्या. अम्म का कुरड्या काढायच्या आणि पाच सात मिनिटं त्या परत वाफवायचं डबल.
हम्म हम्म हम्म
आणि ते त्यात मग मीठ वगैरे घालून. तुम्ही ते फोडणी पण करू शकता आणि नसल त तर नारळाचं दूध गोड गुगळू घालून तुम्ही ते मुलांना देऊ शकता जरा हे मोठ्या मुलांसाठी एक वर्षाच्या मुलांच्या ते हे घातलं तर चालतं ते पिटीच हं पेटीचे लापशी वगैरे करून घातली तर चालते त्याच्यानंतर राजगिरा आहे राजगिरा राजगिराचं पण पीठ महत्वाचं आहे राजगिर पण दळून ते पण असं त्यात जरा खड्याचं प्रमाण असलं तर नाही नाही हे करायचं वाजायचं राजीगरा आणि मग पीठ करायचं किंवा कच्च सुद्धा चालतं बरं का पीठ नाही नाही भाजलं नाही तरी नाही भजताना
काय म्हणायचंय भासताना हा ते विचारते.
भासताना ला हे होणार बिनबासताात भौतिक पीठ असेल ते आणि पीठ पुन्हा भाजायचं तयार केलेलं. पिठ आहे ना ते पुन्हा भाजायचं असं त्याचं पण अ आता उपवासाला पण ते चालतय लाडू त्याच
ह शिरा
हा शिरा त्याचा पिठाचं काही करू शकतो आपण ते पिठाचा शिरा चालतो मुलांना
हम् हम्.
विविध नाविन्यता आहे भारतीय आहारामध्ये त्यामु ते काय वेगवेगळ्या प्रकारने आपण ते करू शकतो हं. किंवा छोटे परत खायला लागले कि छोटे चिले करून घाललं त्यांना मुलांना म्हणजे अ नाचणीचं पीठ हा असं.
हा हा
अ थोडासा मोठा रवा असं त्यात परत मीठ जिरे घालून मिक्सरला ते काढलं पीठ कि तूप लावून असं छोटे छोटे छोटे िरडे त्यांना तुम्ही काळ करून देऊ शकता आता खायला खायला म्हणजे सुरुवात केली कि अ
हम्म
सहा महिन्यानंतरच त्यांना हा सहा महिन्यानंतरच त्यांना शिजवलेलं अन्न द्यायला चाल आणि एक अन्न तीन दिवस द्यायचं बा तुम्ही आता लापशी दिलीत ह्याची
हा
तर तिन दिवस सलग द्यायची,, मग त्याला ऽ ते आवडत,, का नाही आवडतं, हे कळत, हा तुम्ही आज एकऽ घालणार, उद्या घालणार परवा, एक घालणारऽ
हा,, बरोबर, बरोबर उलट मग आपल्याला काय वाटत की बदल कराव. म्हणून आपण वेगळां देतो,,, हांऽ
हा,, तसं नसतं करायच, तीन दिवस द्यायचं ते, डायट त्यांना, म्हणजे एक वेळच. तुम्ही तीन दिवस दिलं पाहिजे डायट ना. दिवसभरच तिला डायट नाही द्यायचं,, एक वेळेला तुम्ही ती. हे सकाळचं काय तुम्ही त्याला तर ब्रेकफास्ट देताय, त्या ब्रेकफास्टच्या वेळेला त्या सकाळच्या त्याच्या खाण्याच्या वेळेला ते, ह नाश्त्याला ते अंऽ तीन दिवस द्यायचं,, म्हणजे मग ते कळतं बाबा त्यांना आवडले, का नाही आवडले,, असं करायचं असतंय,, गव्हाच्या पिठाचीऽऽ आपपसेे सुद्धा करतात. मुलांना पातळ गुळ घालून ती. पण खायला चांगले असते हा नाही मग पीठ भाजायचं ना तुपामध्ये. नाही हो नाहीय हा पाण्याच एक चमचा घेतला. एक चमचा घेतला तो भाजला तुपातसा ब्राऊन म्हणजे थोडासा कलर बदलला त्याचा बदामी झाला कि त्याच्या पाच पट सहा पट पाणी ओतल्यानंतर ते असं पातळच होणार ना मुलांना पाजायला ऽ
हा,, नाही म्हणजे असं लाळे सारख होत नाही ना तेऽ. चिकटपणा,, हा तेच कनिक मळत ना कसं आपलं चिकट होतं ना तसं मला वाटतऽ. म्हटल की, कणकेच कस काय करताय? हा, बरोबर, भाजल्यामुळे मग ते सुट्ट बनतो, बरोबर बरोबरऽ
वंत पिठाच, आणि तेच परत घट्ट करतऽ. पाण्याचं प्रमाण कमी करून घट्ट करत नाहीलं तर शिळ्यासारखं होतंऽ.
हा, ह, हम्म, हम्म ह्ऽ
असे वेगवेगळे प्रकार थोडेसे तेऽऽ. खाईपर्यंत थोडस घ्यावं लागतं, त्रास पण करायचंऽ ते, थोडा, थोडा वेगळ वेगळ,, हम्म.
बरं, बर चालतमू मग, जेऊन झाल्यावर फोन करते परत मगऽ
हा चालते की, चालेल, चालेल हा.